हॅलो
हो काय चालू आहे?
काय नाही ब बाई निवांत आहे
होय
ते
काय नाही बघ.
बसलो तो, तुला फोन लावावा म्हणल. आ. कूनिकड गेल्यास? आलो बाई जाऊन गावी गेलतो. आता आठ दिवस तरी, आठ दिवस तिकडच होतो बघ.
ह.
हुं. ते डोंगराला पण जायचं होतं, तिकडून जाऊन आलो आम्ही सगळी. मग दोन दिवस ह्यांना सुट्टी होती, मग म्हटलं राहूया दोन दिवस. निवांत तिकडच जरासं, वहिनी म्हणाय लागल्यात चला तर दोन दिवस सुट्टी आहे तर राहूया. हित कस आल की, फिरायला वगेरे होत नाही, तिकड कस जरा गेल की कि निवांत वेळ असतोय
वेळ असतोय होय.
होय. म जरा म्हटलं, हिनी म्हणाल चला फिरून येवू या. मग तुला माहित असेलच ना? आमचा भाग गडींगलज साईडला तिकडे ना, रामतीर्थ मंदिर म्हणून आहे.
हा.
हा मस्त मंदिर आहे अग.
हा.
हा असं म्हणजे अं फोटोला शूटला वगैरे म्हण किंवा हुं. म्हणजे शांत एखादर ठिकाण, जर कोण हुडकत असेल
हा.
तर बेस्ट ऑप्शन आहे हा तिकडं. मस्त आहे आणि भरपूर झाड वगैरे असं म्हणजे बघण्यासारखं आहे सगळं. दोन्ही पण आम्ही रामतीर्थला पण गेलतो आम्ही.
हा.
आणि त्या च्याप थोडं पुढं गेलीस ना की, अ आंबा घाट म्हणून हाय, तर पुढं म्हणच भरपूर पुढं हाय.
हा.
अं आंबोली घाट, आंबाघाट नव्ह आंबोली घाट म्हणून आहे. तो पण घाट, मंदिर पर्यटन स्थळ आहे. ती ओ म्हंजे नाही नाही पर्यटन स्थळ हाय, आपण म्हणजे मस्त आहे. तू हुं. म्हणजे बगण्यासारख आहे म्हणजे कधी तरी. फॅमिलीला म्हण किंवा मित्रमैत्रीणी म्हण जाऊ शकतात. छान आहे ठिकाण. हा राम मंदिर आहे पुराणात काळातलं आहे म्हणजे एवढी काही जास्त मला माहिती भेटली नाही, पण जेवढी मिळली ना पोरानाच्यातली आहे पण बस म्हणजे बेस्ट हाय अग मंदिर आणि असं गारवा वगैरे म्हणतीस, छान हाय अग सगळं असं. आणि जस टी म्हणजे तू टिव्ही त वगैरे बगितलीस गडिंगलंच साईटला हाय गडिंगलज साईटला थोडस पुढं गेलं ना, आजरा आजरा रोड च्या आजरा रोडलाच आहे तिकड.
हा.
ऐकून तरी माहित असेल आजरा रोड वगैरे? आजरा रोड माहित नाही. गडिंगलज साईटला जरी मॅप वगैरे टाकलीस, ना गुगल म्हणजे आपल अ युटूब ला वगैरे सर्च केलीस तरी पण तुला राम मंदिर विषय भरपूर म्हणजे हे भेटेल. मस्त आहे मी बघून आले आग.
म्हणजे कसं आहे आपण जरी तिकड आलो तर निदान तिथल्या तिथं ते असं म्हणजे आता आता आलो तरी आपण ट्रीप काढूनच येणार ना मी मैत्रीण मैत्रीण. मग तिथल्या जर अस बघण्यासारखं असं किती आणि काय काय हाय? ते मंदिर म्हण पुन्हा आणि काही वेगळा वेगळा भाग.
हा मंदिर ते मंदिर आहे त्याच्यानंतर सरळ त्याच रोडन जर पुढं गेलीस ना
हा.
की आंबोली घाट लागतोय सगळा.
हम्म.
हम्. आंबोली घाट पण म्हणजे तिथं पण बघण्यासारखं हाय. शक्यतो तू पावसाोळ्यात म्हणजे पावसोळ्यात गेली ना तिथं आता आम्ही आता कसं जरास ऑफ सीझन ला गेलतो त्याच्यामुळे तेवढं आम्हाला माही म्हणजे म्हणजे अनुभवायला मीळायला नाही. तीथलं काय.
हां.
हा. पण पावसाळ्याच्या म्हणजे पावसाळ्याच्या सीझन म्हणजे जर बेस्ट ठिकाण हुडकत असतील फिरायला वगैरे जाण्यासाठी.
तर तिकडे गारगोटी कडच. काय गडिंगलजकडे.
गडिंगलज कडच कारण का माहितीय का?
हम्म.
अ नदी आहे त्या मंदिरला लागूनच एक नदी आहे अशी.
हम्म.
आणि त्या नदीच्या वरण असं म्हणजे म मोठी मोठीे अशी दगड वगैरे त्याचं पाणी असं म्हणजे इतकी शांतता असते ना की तू इक म्हणजे मेन रोड ला असेल तर थोडीशी जर आत गेली अस तर त्या पाण्यात चा आवाज येतोय तुला इतकी शांतता पण असते अगं तिथं.
हो मस्त म्हणजे पाणी वगैरे आवाज करत अ मोठे मोठे दगड अस बघण्यासारखं आहे सगळं.
त्याच म्हटलं बघून यावं म्हणजे आता तू म्हणालीस तरी कधीतरी हे करू नव ते तेवढ्यासाठी मग तिकडे आणि कोणतं जास्त
मंदिर म्हण. कुठल आणि काही भाग आहे काय?
आहे काय? आहे की तिकडे आहे म्हटलीस तर तिथून पुढेच्या साईडला गेली की आपली साईडला धबधबे वगैरे आहेत बघण्यासारखे.
ह. त्याच्यासाठी तिकडं मग धबधबे जर बघण्यासाठी आपल्याला पावसाळ्यातच
पावसाळ्यात जाय. हो. हो पावसाळ्यातच. म्हणूनच म्हटलं तुला पावसाळ्याच्या जर सीझनला बघायचं अससील तर बेस्ट ऑप्शन आहेत.
हम्म. आणि उन्हाळ्यात धबधब्यांसाठी जाऊन चालत नाही. हा.
हम्म. नाही उन्हाळ्यात काही नाही सोड खर. आ आम्ही कसं आता होता वेळ म्हणून आपलं सहज मंदिरात जाऊन पाया पडून या म्हंटलं.
हम्म. उन्हाळ्यात म्हणजें फिरून यावं म्हणल.
हा आपला वेळ होता म्हणून निवांत गेलतो जरासं.
ह ह.
आणखी नाही म्हटल तर तसंही कामातना कुठे वेळ मिळतोय आता मी त्या अगरवतीच्या इथं जाते.
हा.
त्याच्यामुळे वेळच भेटत नाही अग
तेच की म ते राम मंदिर कनि राम मंदिर तू म्हणतेस कनी ते पर पुरातनात बांधलेलं आहे काय आता बांधलेलं आहे?
की जास्त माहिती काय मला नाही आहे सोडून दे कन्फर्म अशी पण म्हणतात तरी तिथले किं बाबा पुराण्यातल्या हे म्हणजे पुराण्या ह्याच्यातला आहे ते मंदिर म्हणून.
हा हा. म्हणजे आता आपली ही बाकीची कशी मंदिरं आहेत अ समज खिद्रापूर
खिद्रापूरचं कोपेश्वर मंदिर कोल्हापूरचं अंबाबाई हे तिथ अस पाची पा लोकांनी बांधलेला आहे ते म्हणजे त्यावेळीस त्या काळात
तस हे पुरातन आहे काय म्हणजे आताच्या का हेन बांधलेत जनरेशन न
लच आहे हा हे मंदिर आहे ना पुरातनातच आहे फक्त
हम
आता डेवलप केलय त्यांनी भरपूर त्याच्यामध्ये
हम्म हम्म
अ म्हणजे आता कस त्यांनी पर्यटन स्थळ झाल्यामुळे कसं? ज आपलं पूल वगैरे म्हण असं म्हणजे त्यांनी सोय केली आहे तिथं पण मंदिर हे पुराण काळातलंच आहे. तिथ आतमध्ये गेलीस ना तू कि अ मंदिर पहिलं तिथं जुन मंदिर होतं आता तिनी डेव्हलप करून म्हणजे? म आतलं जे आहे ते तसंच ठेवलंय पण बाहेरच जे आहे
हम्म
ते तेनी नवीन बनवलय सगळं.
बनवलय काय हा हा.
हा. तिथून परत गडहिंग्लज मध्ये पण भरपूर बघण्यासारखं आहे ग
ह गडहिंग्लज मध्ये पण भरपूर अशा जागा आहेत कधी वेळ मिळाला की आपलं निवांत येऊन फिरून गेलीस तरी चालतय.
आता धबधबे बघायच म्हणल्याव पावसासाठीच म्हणजे सगळंच एकद दम होतय
हा एकदमच शक्यतो पावसाळ्यातच जाऊन बघून या तुम्ही. मस्त आहे.
मग ते ते आ गडहिंग्लज ताल्या येते सावतखडा काय गारगुडीकडे येते?
अ ते सावतखडा काय आपल्याला नाही माहित पण अ ग हे कसं थो गडहिंग्लज करून थोडस एक गडहिंग्लज मधून एक नाही म्हणतलीस तरी? आ लइत लई एक अर्धा तास किंवा पंचेचाळीस मिनिटे भरपूर झाली तिथ जायला आपल्याला.
हम्म हम्म.
अ भादवन वगैरे तुला ऐकून माहित असेल त्या भादवांच्या वगैरे जरा पुढच्या साईडला ते आहे मंदिर.
ते कस मी त्या एरियात कधी तिकडे जास्त गेलो नाही ना नाही एवढी कणपण मला तिकडची माहिती नाही मी कधीच त्या साईडला नाही हम्म
म्हणूनच तर बघायच असते नाही का. चेहऱ्यावरून म्हणून तुला म्हटलं तुझ्या कानावर तरी घालूया म्हणजे मी पण पाहि राहुदे सोड. फर्स्ट टाईम आता त्या बी ठरवून वगैरे गेलो नव्हतो असं सहज गेलो आणि ते बघन म्हणजे, आमच्या ह्याच्यात आल आणि बघितलं. बेस छान आहे अगं.
होय होय. तेच बोला. तिथलं म म जरी आपल्याला आता राहा जर राहावं असंच वाटलं म्हणजे एक अचानक लेट झाला. तर आपले राहण्यासाठी सोय होऊ शकत काय म्हणजे रूम तेन
हा हा.
हम्.
आ नाही अर्धा तासच्या त्याच्या वालीच घेता सोय मीना रोडलाच कस असल्यामुळे हॉटेल आहेत बाहेरच्या साईडला. लॉज वगैरे आहे. त्यामुळेे अशी पण होऊ शकते. आरमध्ये
हा हा हा.
खाना पिण पण चांगला आहे सोड त्या साईडच.
हम्म.
हम्म.
हम्. मग आता तिकडं ता हेज्यासाठी फक्त आता ते फक्त राम मंदिर आणि धबधब्यांसाठीच ते प्रसिद्ध एरिया आहे सोड.
हा त्याच्यासाठीच आहे ते प्रसिद्ध. आम्हाला पण आता म्हणजे, अ मंदिराची म्हणजे एकूण माहित होतं आम्हाला की, इकडं मंदिर आहे वगैरे. असं छान आहे बघण्यासारखं. काय सगळं हा समज जर आप ण फौजीतला वगैरे, असे नदीकाठचा एरिया जर बघत असेल कधीतरी
हम्म हम्.
तर फोटोशूटला तो पण मस्त आहे अगं. अ समज पावसाळ्याला तर गेलीच तर छानच फोटं येणार. पण पावसाळा झाला की थोडेसच जरी गेलासा तरी पण तिथं फोटो मारायला छान आहे.
हम् हम् तरी त्या एरियात काय पिकते ग नेमकं?
तिकडे भात जास्त असतोय. भात आणि ऊस. पाणी आहे ना तिकडे भरपूर भात, ऊस
ठीक आहे. हा हा. ठीक हे हा.
हे असतें. सग
तेच की,
तिकडे जास्त करून भात होतय. कारण कसं अं त्या साईडला भाताचं उत्पन्न जास्त आहे.
हम्म. पाणी नदी जवळ असल्यामुळ पाण्याच
हा आणि नदी पाणी भरपूर आहे ना त्या साईडला.
हा हा हा.
त्यामुळे तिकड शक्यतो भातच पेला पिकला जाइन भात आण म्हणजे मी जिथ कि माझ्या नजरेत येथील शक्यतो तिथं तरी भातच जास्त प्रमाणात बघितलंय तिथ. भात
हा, हा.
हा, हा. भाताल पण किती म्हणजे असं, अम म्हणतात बाबा, भाताचे अस प्रकार कितीयेत त्यांच्या इथं. मला काय एवढं, जास्त शेतीतील माहित नाही. भाताचे प्रकार वगैरे मस् तयेत. म्हणजे असं, जाताना वास येईल इंद्रायणीला.
तिकडं जात.
आता ईतक छान- छानायात अगं तिथे.
म्हणजे तिकडे गेले की, कवा तरी आपल्याना बघता येईल.
कवा तरी आपल्याला बघा येईल. बघा येईल. तो पण म्हणजे, ह. नाही पण छानय. वेळ घालण्यासाठी कधीतरी
हा, तेच की.
ऊन फिरून आला तरी चालतय. हा फिरायसाठी निवांत पण चालतंय. शक्यतो पावसात जाऊन या.
बर, बर.
चालेल. ओके.
हा काय?
हो का?